हॅलो हा. टाईम आहे काय तुमच्याकडं? थोडं बोलायचं आहे. हा
हम्म. बोला की
हा काय करताय तुम्ही?
काय नाही आता आम्ही, स्टडी करायलो, जरा अभ्यास करालोयं.
हा हा
तर अभ्यास करून आता जरा ठेवलय जरा साईडला बसले आता जरा.
हा हा हा हा कुठ, कुठ राहता?
आम्ही, आम्ही राहतो सांगलीमध्ये.
सांगलीमध्ये राहता काय. हम् हम् हम् म्हणजे कॉलेज ला आहे का शाळा वगैरे तसं काय जॉबला वगैरे काय.
नाही आता सध्या माझं कॉलेज चालू आहे, मी आता हम् बी एस सी नर्सिंग ला आहे.
नर्सिंगला हाय काय?
हम्म बी एससी नर्सिंग ला आपल्या इथे गुलाबराव पाटीलला मिरज मध्ये शिकतोय मी.
हा हा मग कसं बारावी नंतर केलेय का कसं केलंय? म्हणजे साईड वगैरे कशी काय, म्हणजे मला ऍडमिशन टाक यचंय ना मग ममी पण बघायला लागले, म्हणुन विचारलं.
हा सांगतो तुम्हाला सगळे. माहिती सांगतो कस असंतय माहीतेय दहावी नंतर आ अकरावी बारावी सायन्स मध्ये लागतेग त्यात कसं तर सायन्समध्ये तुमचे सब्जेक्ट कुठले पाहिजे, फिजिक्स केमेस्ट्री बायोलॉजी मॅथ्स असला तरी चालतोय, पण बायोलॉजी कम्पल्सरी लागतोय.
कंपल्सरी म्हणजे नर्सिंगला लागतंय काय?
हा बायोलॉजी लागतंय. बायोसाठी बायो लागतच आणि इंजिनिअरिंग करणार अस असतं तर मग, मॅथ्स लागतोय. मॅथ्स ठेवायच नाही. फक्त सायन्स ठेवायचा. बायलॉजी ठेवावा लागनार.
हा हा
बायोलॉजी नंतर कसं तुम्हाला एक ग्रुपला एवडडी मार्क पडायलागत्यात एक एकशे पंचवीस ते एकशे तीसच्या म्हणजे, हा आसपास लागतय त्या ग्रुपला तेवढं पडन तर मग तुम्हाला ऍडमिशन भेटतेय, मग त्या ऍडमिशनसाठी तुम्हाला एक प्री एक्झाम असत्या मग त एक्झाम द्या लागते नीट ची परीक्षा द्या लागते. ते दिलासा की मग त
कंपलसरी आहे ना.
होय होय नर्सिंग साठी, आता बीएससी नर्सिंग साठी तर पहिल्यापासूनच कंपल्सरी आहे ती.
हा आता पण ए एनएम जीएनएम ला पण केलंय ना कंपल्सरी म्हण विचारलं.
तेच तेच तेच मग कराव लागतं. ते मग ते केल्यानंतर मग तुम्हाला कसं त्या एक्झाम मध्ये पास क्लिअर झाल्यानंतर तुम्हाला त्याची टक्केवारी आणि तुमच्या कॉलेजची टक्केवारी बारावीला किती पडले. मग बारावी सायन्स नंतर मग तुम्हाला एक कॉलेजची परीक्षा असते. मग त्यात तुम्हाला पास कॉलेजची नाव द्या लागतात की मला इथं इथं कॉलेजमध्ये ऍडमिशन भेटलं तर चालेल मग त्या एक्झाम म पास झाला तर तुम्हाला कुठतर इथं आसपासच्या कॉलेजमध्ये ऍडमिशन भेटतय. मग कसं बीएससी नर्सिंगला सगळं तुमचं एक डिग्री डिप्लोमा कोर्स आहे तो. डिग्रीच मिळते ना नर्सिंगची. त्यामध्ये तुम्ही नर्सिंग हॉस्पिटलमध्ये काम करू शकता, हॉस्पिटलमध्ये तुम्हाला पोस्ट चांगली मिळतीया म्हणजे एखांदे मॅनेजमेंटची पोस्ट मिळू शकतीया नर्सिंग इनचार्जची मिळू शकतीया. किंवा तुम्ही असं म्हणजे कॉलेजला टिचिंगला बिचिंगला जाऊ शकताय. हे सगळं हां आताच जास्ती करून कसयं माहितीय सगळीकडं आत्ता तर सध्या च्या हेच्यात कॉलेजमध्ये जे एन एम्स नाही एनएम साठी जेएनएम वाली शिकवतात. आणि जेएनएम वाल्यालाना कोण शिकवतय बीएससी नर्सिंगवाले त्यामुळे आता कसं डॉक्टर किम कसं बी एम एस तसा डॉक्टरांना पण टीचिंगला आपण जाऊ शकतो. बीएमएस वाल्यांना पण आपण टीचिंग करू शकतोय बीएससी नर्सिंगमधून
हा म चांगलयं आहे की, मग तेच आ
पण चांगलयं आहे त्याला. आणि आता कसं झालंय माहीती हाय, आता डिमांड वाढलय. त्यामान भरपूर स्कोप आहे त्याला.
हा माझी बारावी झालीय ना, म बारावीनंतर मला पण हा इचलकरंजीमध्येच झालीया.
त कुणी कशामध्ये साईड कुठली घेतला असं?
माझी साईड कॉमर्स हायं म्हणून विचारलं की, मला ऍडमिशन घ्यायचंय ना म्हणून विचारलं की कुठे भेटेल मला ऍडमिशन
नाही तुम्हाला सायन्स, सायन्स लागणार कसाय माहीती हाय. बीएससी नर्सिंगसाठी सायन्स कंपल्सरी आहे, मग तुम्हाला एएनएम कराय लागणार. एएनएम पण चांगला हाय हा गव्हर्नमेंटसाठी तुम्ही ट्राय करू शकताय. गव्हर्नमेंट ला पण जागा, कसं असतयं माहीती हाय नर्सिंगला नर्सिंग क्षेत्रात एएनएम, जेएनएम पेक्षा किंवा पीबी नर्सिंग किंवा बीएससी नर्सिंग ह्या सगळ्यात जास्त पैकी जागा निघतात म्हणजे गव्हर्नमेंटला एएनएमच्या. म्हणजे एएनएम ला दरवर्षी अहं जागा गव्हर्नमेंटच्या निघतातच. तसं जेएनएमच्या जेएनएम ला जेवढ्या जा आता एएनएम ला दहा निकत्यात. तर जेएनएम ला पाच निघत्यात, आणि बीएससी नर्सिंगच्या दोनच निघत्यात.
त्यामुळं न तुम्हाला एएनएम जर तुमचं, कॉमर्स आहे तर मग तुम्हाला एएनएम पण चांगलच हायं. पुण्या मुंबईला जरी जॉब केला असा तरी, तुम्हाला एक चाळीस पन्नासच्या आसपास पेमेंट भेटतयं. आणि, आणि आउट ऑफ कंट्री करणार असला तर मग आउट ऑफ कंट्रीपण चांगलंच पॅकेज आहेत. आपल्याला नर्सिंगसाठी नर्सिंगची व्हॅल्यू भरपूर बाहेर देशात आहे आपल्याला.
हा हा हा मग तेच्यासाठीच विचारायचं होतं म्हणून म्हटलं की म्हणजे कसं. माहित असतयं ना की, की बाबा हा की म्हणजे थोडंफार कसं माहित असत नर्सिंग म्हणजे, नर्सिंग आता कसं म्हणजे शिकालाय ना तुम्ही, शिक्षण त्यामन तुम्हाला माहित असेल म्हणून विचारलं.
होय होय आता माझं फर्स्ट इयर झालंय सोडा, फर्स्ट इयर क्लिअर झालय आता से कंड इयर आहे चालू, आता एक्झाम आहे पुढच्या महिन्या मग एक्झाम ची तयारी चालूय.
तीन वर्षाच असतेय ना.
नाही नाही नाही चार वर्षाचा कोर्स असतो.
एनएम
फस्ट एयर, ए एन एम दोन वर्षाचा, जी एन एम तीन वर्षाचा. जर जी एन एम झाला असलं तर पी बी करण्यासाठी, दोन वर्षाचा कोर्स अप्लाय करू शकताय सा तुम्ही. म्हणजे ते बी एस सी नर्सिंग म्हणू शकताय, मग ते कसं होतेय जी एन एम नंतर पी बी करणं म्हणजे ते एक पाच वर्षाचा कोर्स होतोय, पण इथ तुम्ही डायरेक्ट बी एस सी नर्सिंग केलासा की तुम्हाला चार, तीचं डिग्री चार वर्षात मिळते ना. वेळ वाचतो. वेळ तुमचा वाचतो, तुमच पैसा वाचतो, आणि लवकर लव कर तुम्ही जॉबला लागतायसा.
आणि अह हे शी फीज वगैरे ओपन मध्ये, कास्ट वगैरे मध्ये.
कसं आहे माहितीय तिची फी एक लाख वीस हजार आहे जर ओपन मध्ये असलसा तर मग तेवढी भरायला लागते आणि कास्ट मध्ये असलं असं तर मग काय तुम्हाला कॉलर स्कॉलरशिप येत ते मग त्यानंतर ह स्कॉलरशिप येते मग काय अनुअल फी असतेया आता समजा कॉलेजमध्ये कायतर फेस्टिवल आहे किंवा कॉलेजमध्ये डान्स स्पर्धा आहे, तुमचा युनिफॉर्म फी
वरचा वर वरचा खर्चा फक्त आपला आपला लागतोय ना प
हा असं एक वीस हजार ते खर्च असते अन्युअल खर्च म्हणजे त्यात सगळं येते तुमच काय कॉलेजमध्ये काही जे फंक्शन होणार आहेत किंवा तुमच ड्रेसिंग असल हम्म ते सगळ त्यात होऊन जात मग अस असते चार वर्षाचा झाल्यानंतर तुम्हाला तुम्ही सगळ तुमच अह इन एक्झाम बीक्झाम झाल्यांतर तुम्हाला एक हे देतात इंटर्नशिप म्हणून एक भाग असतो म्हणजे कसं असत म तुम्ही आता सहा महिने तुम्ही म्हणजे चार वर्ष तुम्ही कोर्स केलाय सा
हा हा.
आणि ज्याबद्दल कोर्स केलायसा आता तुम्ही थेअरी केलायसा मग तुम्हाला प्रॅक्टिकल ज्ञान मिळवण्यासाठी तुम्हाला कॉलेज काय करतय तुम्हाला शिकायला हॉस्पिटलमध्ये प्रोवाईड करतय. की तुम्ही इथं जावा शिका आणि मग सहा महिन्यानंतर तुम्ही जॉब करू शकताय म्हणजे तुम्हाला थेअरी म्हणजे तुम्हाला सगळी माहिती त्या कामाची माहिती माहीत असते.
हा म्हणजे असं नाही व्हय मला काय वाटलं की हा बाबा नर्सिंग म्हणजे नर्सिंग आपण शिकायला लागलो की मला वाट की डायरेक्ट आपण हॉस्पिटलमध्ये वगैरे का आपलं दहावी बारावी करतोय तसं असते का पहिल स्टडी करून मग आपल्याला अह प्रॅक्टिकलसाठी हॉस्पिटलमध्ये वगैरे
व्हय तुम्हाला कसं आहे माहिती चार वर्ष तुम्हाला थेरी ज्ञान देतात म्हणजे आता पेशंट आहे पेशंटच्या शरीरात इकडं किडनी आहे इकडं लिवर हाय, इकड छोटं आतड असते, इकड मोठं आतड असते हा कुठल्याला आता कुठला आजार असतोय हा आता परिचारिका म्हणजे आता तुम्हाला गरोदरपणे काय काळजी घ्यायला लागणार. आणि तुम्हाला कसं काय बाळाची काळजी घ्यायची. कस काय करायचं कुठ हा कुठल्या महिन्यात कुठला डोस असतो किंवा काय असतं हे सगळं त्यामध्ये हे सगळं तुम्हाला कसं कॉलेजमध्ये शिकायला मिळेल. मग ते तुम्ही चार वर्ष ते स्टडी करत असतात स ना कुठला पार्ट कुठं असतो. कुठली वेण कुठं असते.
हा हा हा.
कुठला ऑर्गेन काय काम करते अपेंडिक्स कशी होऊ शकत. किंवा लिव्हर ला सूज कधी ते हे तुम्हाला सगळं शिकवलं जातंग त्यानंतर कसं तुम्ही हे शिकल्यानंतर तुम्हाला हॉस्पिटलला पाठवतात. आता तुम्ही ते शिकलायच हा मग ते तुम्हाला प्रॅक्टिस करायची असते तिजे आता आय वी कशी लावायची आय व कनेक्ट कशी करायची आय व डिस्कनेक्ट कशी करायची जेलको कसा लावायचा कॅटेटर कसं करायचं. सर्जरी कशा असली. कसं असतं माहितीतय भीती सगळ्या गोष्टीची वाढते आता एक्झाम ची आपल्याला भीती वाढतेच ना.
होय.
परीक्षेची भीती वाढतेय ना आपल्याला. अभ्यास केलो तर बरं मत नापात झालो तर काय करायचं. प्रत्येक हम्म तस सगळ्या गोष्टीच फिल्डमध्ये आपल्याला भीती असत मग ज्या वळी आपण अभ्यास केला चांगला तर तुम्ही पास होतायच. मग ती भीती मोडते ना मग तसच आहे यामध्ये पण जसं तुम्ही आता काम करालाय काम शिकलासा की तुमची भीती मोडते म्हणजे एक पहिले एक दोन महिने तुम्हाला दम येईल. मग दोन महिन्यांतर तुम्हाला ती सवय होऊन जाते तुम्ही शिकताय. मग तुम्हाला ते काम काम करण्याची मजा येते आणि जेवढं अ शिककीला तेवढं म्हणजे तुम्हाला नवीन काय तर शिकाव शिकाव तुम्हाला एक तुमचे हाऊस वाटतेय का म्हणून काय चांगलं होते.
हा हा हा.
मग मला मी दिलेली माहिती कशी वाटली त मला कसं आहे बोलून त्यांना वाटलं.
म्हणजे मला जरी हा नर्सिंग बाबा करायचं झालं तर मी तुम्हाला म्हणजे विचारू शकतो ना माहिती हा. म्हणजे माहिती वगैरे म्हणजे कसं करायचं काय करायचं वगैरे. असं काही बोलू शकतो ना.
हा बोलू शकता बोलू शकता कधी मला ऑन वे कधी पण तुम्ही कॉल करा मी तुम्हाला माहिती पुरवतो.
हा चालते.
ठीक आहे कारन की आता मला स्टडी करायच म्हून मी
ओके ओके चालतय.
ठीक आहे ठेवू शकतो.
हा हा ओके.
थँक्यू तुम्ही पण दिलेला मला धन्यवाद.
हां थँक्यू.